खरी
हा बोल की
झोपली नाहीस का
नाही झोपलो झोप लागल झाल्यास
इफेक्टिव कम्य केशन इम्पॅक्टिव कम्युनिकेशन ओके
हो कुठं आहेस तो आता
घरात
आवाज कसला आला
पाऊस येत आहे इकडं
पौस ना
होय भरपूर मोठठा पडून गेला तुमच्याकडे नाही
मी गावाला आलो
तेस् ते गावाला नाही का
नाही आहे
नाहीवर
ह
सही पडला बई आत्ता थांबला आहे बघ
ह तेच म्हटल आवाज कसला आहे ना
काय म्हणतेस आणि ते कधी चालू होणार आहे ग ते ग्रुपवररती फोटो पाठवला. म्हटल्या होईल की आता हे की नाही त्याआधीच पाठवलं त्या डीकेटीच ग्रुपवरती ग
कसला फोटो पाठवला ते डॉक्युमेंटेशनचच ना
हा हा हां
होईल का.
तेथच की
होत क लगे एक तारखेनंतर होईल.
कानोज काय नाही आता ह्याच्यावरती बोलायला पाहिजे तीस कॉल
हा ते मला पण आलंय हच्यावर
हा
माझ्या भावाच्या फोनवर आले ते करणार आता गेल्यावर
हा हा हा मी लॉग आउट करून केल्यावरती मग आलं, लॉग आउट लॉग इन केल्यावर आलो नाहीत्र आधी येत नव्हतं.
मम्मीच्या नावावर आणि का तुझ्या नावावर करतस का?
हा म्मीचं दुसरं फोनवर आणि माझ म्हणजे माझ्याकडे आधिकॉ फोन नव्हता ना त्याच्यावर कर्ज होतो.
हम्म
आणि काय मग काही नाही
कुठ गेले नाहीस का?
कुठे जाऊबाई घरातच कंटाळा आला आहे मला आता
ते सायली काौन्सलिंग ला लावले ना
हो होय म्हणजे काउन्सलिंगला जात अससं नाही आहे ग.
हम्
त्याने ऍडमिशन वगैरे करून देणार पण ते अजून पैसे वगैरे का भरली नाही आहे. मग त्यानी तीन त्यांचे मम्मी पप्पा आणि ती नुसतं भेटून आल्यात.
हा हा म्हणजे ऍडमिशन वगैरे त्यांनीच करून देणार.
हा पैसे द्यायचं ॲडमिशन करून देणार. साडेचार हजार रुपये पैसे द्यायचे त्यांना
हा म्हणजे आपल्या कुठल्या कॉलेजमध्येध्ये पाहिजे तिथंच करून देणार का?
म्हणजे कट ऑफ जर आता पडला. कट ऑफ जर लागला त्यानी मग त्यानी सांगते तुम्हाला हे मिळू शकतय.
हा
असं असं काहीतरी
खरं ब ते डीकेटी मध्ये होतयच ना,
हा होतेच की होयच की आमचा दादा तेच म्हंटला णज त्यांनी काय करत प काढ कर, तद्गात समज प्रायव्हेट कॉलेजेसला पण त्यांचं हे असते त्यांच्याशी संप संपर्क असतोय मग त्यांनी असं म्हणजे केसेस झाल्यात म्हटलं काय कारण का तो शिवाजी युनिव्हर्सिटीला हे सगळं बघतोय. दादादा माझा प्रोफेसर आहे.
हम्म
मग ते केसेस वगैरे तसे त्यांनी ज्यांचे चांगले मार्क असतात ना त्यांनी प्रायवे्ट कॉलेजला हे करून देतात. जोडून देतात हे प्रायवेट कॉलेज चांगल आहे आणि तिथं कॅम्पस आणि तिन असं चांगलं येतय असं म्हणून. सांगतात ग.
खर आता बघ आपण डीकेटीला जर गेल म्हणजे करत तिथं आपलं जसं फूड फूडं जान तस कळतयचं ना खरं. मग काउन्सिलिंगला तेवढं साडेचार हजार भरून लावायच.
कशाला म्हटलं दादा तेच मग मी आम्ही पण म मी पण करणार होत ते. करा लागल्या म्हंटल्यावर. बघूया म्हणलं भेटून तर येऊया, काय माहिती मिळत्या बघायचं?
म दादात म्हणजे द म्हंटला की काय तसं काय करू नका. मी हाय सांगायला, आणि पैसे काढायचं काम आहे नुसतं बाकी हे काहीच नाही आहे, हा. तेच की अगं साडेचार हजार रुपये म्हणल्यावर बघकी काय करून देणार त्यांनी फक्त तर कट ऑफ जेव्हा लागतो आहे ते म शोधून देणार आणि लिस्ट त्यांनी, ते पण आपल्यालाच ऑप्शन चूज करायला लावतात त्यांनी. आणि फक्त त्यांनी गायडन्स देणार की तुम्हाला कोणत्या कॉलेजला मिळतय काय प्लेसमेंट काय आहेत फीज काय आहे हेच बाकी काय नाही.
मग हे कॅपराऊंड ला आपल्याला सांगताातच की डीकेटी ला.
हा तेच तर, ते आपल्या तिचं काय म्हणणं आहे. की त्यांच्या ह्याच्यात कोण झालं नाही ना या्याच्या अगोदर ते असं काही केलं नाही म माझं पण तेच झालंय ना. अ काय असं हे झालं नाही म्हणून. ती तिथं त्या हला प्र प्रिफरंस द्याल्या. म्हणजे काय असं चुकू नये आणि ते काय हा. हा हा. आणि ते आता काहीतरी नवीन नियम निघलेत ना पहिलं कॉलेज जर अ कॅप राऊंडमध्ये जर पहिलं कॉलेज मिळालं, तर तेच घ्यायला लागत असं काहीतरी आहे. ना, अस काहीतरी निघलंय बाइ म्हणा
नाही नाही सृष्टीन फोन केली ती मेडिकलच सांगालती सोडती. आता समज तुला कॅपरांडला एक कॉलेज भेटलय, आणि ते तु ऍडमिशन म्हणजे फिक्स केल्यास, आणि तुला सेकं सेकंड कॅपराऊंड ला त्याच्यापेक्षा चांगलं कॉलेज भेटलं.
हा हा हा.
पहिलं कॉलेज कॅन्सल करू शकत्यास.
पण नाही ग आता वेगळ रूल निघलात म्हणा की जर पाच मध्ये जर पहिलं तुला चांगलं आपल्याला लागलं. जे आपण निवडलोय पाचपैकी तर तुला तेच घ्यायला लागणार. असं आहे बघ की तू ते ह्याच्यात.
म्हणजे दुसरं कॉलेज आपण घेऊ शकत नाही.
हा, नियम बदललात या वेळेला म्हणून कारण का. अ मुलं कसं करतात मग ते जे कॉलेज मिळले की नाही मग त्याच्या सीट हे राहतात त्या रिकामात तशाच.
हम्.
असं वयलय म्हटलं ते.
म्हणजे कॅन्सल करायचच नाही वय आम्ही.
हा पहिल्या जर चांगलं मध्ये तुम्ही घातला.
हम्म.
तर तेच. असं काहीतरी आहे
त्याने सांग सांगतील सोड तेने
हा तेच ते व्यवस्थित माहिती आपल्याला पाहिजे ते त्यामुळं काउन्सिलिंग ही लावल्या त्यांच्यात कोण तरण लावलेलीत ना तुझची मामाची मुलगी वगैरे मग तिने पण लाव द तुम्ही पप्पाना पण लाल तो आमच्या नुसतं भेटून होऊया तर मग ते आमचा दादा करून देतो म्हणलं आहे त्यामुळे आम्ही पण केला नाही कॉलेजला तर वेळेवर येत होतो का
साडेचार हजार ओके पाच हजारच क
हम्म मागं पुढं इकडं तिकडं
हम्म
तेच अता
च होईल आपल्या चा आलं होत एक तारखेला
तेच माहिती जरा सगळी व्यवस्थित बघून काय काय कुठलं कुठलं आहे तेच बघायला पाहिजे तू तर तिकेटही तुझं फिक्सच आहे ना बाकी तुला काय तू ऑप्शनला घालणार नाही आहेस
घालणार आहे की घालायलाच लागते दहा कॉलेज घालायला लागते
दहावळा घालायला लागतय का पाच ग
पाच काय दहा असतात बाई इंजिनिअरिंग ला दहा होतीत
होय मग दुसरीकडे तुला असं कुठं बाहेर सो बाहेरचं वगैरे बघितलीस तर नाही सोडणार
सोडत्यात ग घरातले
हा
खरं मला बाहेर जायचं नाही
आई तुलाच जायचं नाही आहे
हम्
ह् तुला काय मग टिकेट मिळणारच शंभर टक्के मिळत ते पहिल्याच राऊंड ला मिळेल हा कराडचं पण चांगलं आहे ग
आणि सांगलीच पण आहे का
सांगली इस्लामपूरचं म्हणालंस काय
नाही नाही हे तर सांगलीच त कुठलं आहे बाई
कुठलं बघितलास
नाव का आठव ना मला ती रत्ना वरुटी नव्हती ना आपल्या कॉलेज मधले
हां
तिनं घेतलं तिथं
मग तू काहीतरी म्हटलीस ना तिला काय असं म्हणजे चांगलं कोण म्हटलं वगैरे मला ग तूच म्हटलीस वाटतं चांगलं नाही असं काहीतरी बोललेलीच ना ती बोलत होती असं काहीत हां तुझी कोणती तर मैत्रीिणी आणि कुठे घेतल्या मंडेलीच की
नाही
तर वैष्णवी सांगत होती वाटतं मग
नाही तेे चांगलीच ती बोलली चांगलं आहे सोड म्हंटली
हा
आणि कोल्हापूर बघायला पाहिजे
के आय टी पण आहेत की
कोल्हापूरला ख जायला खर्चाला येते बस बदलायला लागतात सारखं
ते तर रा आहेस पण इथं का नाहीी तिके तिला घेऊ नका म्हटले तिं दोघं तिघं विचारलो साहिली आणि मी
हम्म
घेऊ नका म्हणालात तिथं कारण का त्यांचं प्रेफरन्स पहिला इंजिनिअरिंगच्या कॉ टू स्टुडंट्सला देणार आहेत त्यानी तसं म्हणतात म्हटली फर्स्ट इयरच्या हना पण म्हटली पण तेवढी त्यांचं हेच होतं की अ त्यामुळं जे इंजिनिअरिंगच्या स्टुडंट्सलाच सांग की फोनवर बोलाले म्हणेून दोन मिनटं सांग तेच मग काय करायचं काय कळ
ह
अमस कती मिनट खाल्ली बारा मिनट खाल्लंलीचट झाली आहे ठेव काय
दहा मिनटं
हां हां चालत ठेवतो धन्यवाद हां